हॅलो
अं हे कटंलाग रे आंज, आंज पणं होटलं जासंक आंता बोलूं?
बोलं.
तरी यायंलागंला नां तरी कोर्टमध्यें आवांज.
आंव ते धीकशे होतं नां मांय. ते जातं असते नां! मंग ते टाईम जाते नां अजूंन. अजूंन वेळं जाते मंग त्यांत.
फोन वर फोन बंद झाला की नाय.
अजून तहसीलवर जाऊन म्हणे छान लागते, जातो म्हणतात ते. मराठीत भरले बाई सगळ भारीला जात.
काय म्हणतात?
बाहेरून येत होते. हम्म
फालतू कोण कना कना
होते का?
खास लागल नाही तिथं.
मला तर आवाज याय लागला.
आवाज यायलागले पण मला कानात नाही आवाजायला स्पीकर वर टाकले सारखा आवाज यायला.
पण तुमची आधीची कमाईली आहे. काहीच नाही माझ्याकडे. इथं ऑप्शनच नाही ना इथं. टाक ना हजारो ग्रुप आहे तो. दे मग ते काय दिदी नाही हे कर कटकर मग अजून ते जाते ना मग?
जाऊ दे तशीच बोल आता.
म काय तू टाइमपास केला एक मिनिट तसाच. ते घेत नाही मग कॉल रद्द करते ती, कॉल रद्द करते ते. मग काय न काय टॉपिक गिपिक केला ग म्हणे ते कॉल रद्द कर त्यांच्यासाठी. हम
टॉपिक काय लागेल टॉपिक आहे ना तर काय करायच तुली?
ते आणायचं ना कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र.
हो पण तो आपला काढला का.
हो ना उत्पन्नाचा दाखला काढला. उत्पन्नाचा दाखला काढला? आता ते, ते कसं झालं मी सांगून काय तुले? आता काही नाही आपण अकरा तारखेला चाललो समजा आता काय नाही कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचं आणि हे घेऊन गेल्यानंतर समोर आपलं आता मग जाय ते आधार कार्डच.
हा.
मग त्याचं काय नाही ते येणाऱ हाय महिन्याभरान ती पावती आहेच समजा जुन आधा आधार कार्ड आहे.
हम्म.
आणि त्यावर होतात ना ही सगळे काम, पण तिथं कसं आहे अजून त्या महाविद्यालयात जाव आपण
हा.
मग मंग बाकीचे काम हे करावं त्यापेक्षा कशाला मग आत्ताच हे करायचे.
ते ना अर्ज बिर्ज भरून लागतात ना मला आता शाळची.
हो ना तेच ना म
विद्यालयाचे मग मला हे दाखलं पाहिजेत ना
हो ना मग महाआरती काढली का नाही
हम्म.
ते त्याच्या दोन हे काढून घ्यायच्या ना दादा कोण देतात तीन दादा काढून किंवा मग इथे घ्यायच्या काढून कारण की ओरिजिनल तर काढालच ना.
म पण त्याशी पाहिजे त्याली.
होर मूळ प्रतच ना माही एक काय का एक मी घेऊन चालली काय ती
हो.
एक दुसरी हे काय ना इतका्या जवळ ठेवायची दुसरी, दुसरी काढून घेतली की पाच दिवस सातात ते काढून, नाही तर घरी गेली की बाबालाणा लागल मणे मग ते गणेश दाखून आण लागल काढून.
हम्म हम्म.
बाद देते काढून, आत्ता म्या पायबरं हे हे जात प्रमाणपत्र मिळा, आता काढाय टाकलं मातचत त्यान, पंधरा दिवसात समजा हे केलं.
हम्म.
आत्याला म्हणा लागल बाबा म्हणा लागल, बिचार्या हे कर लवकर.
हम्म.
ते आता म्हणे की त्या ऑफिसमध्ये जाऊन को इचारा लागल म्हणे कार्यालयात जा म्हणे तुम्ही
बाई ते फॉर्मच भरत नाही लोकं
नाही त्यान भरला, बाई मग किती पैसे दिले मी त्याले त्या दिवशी दिले म्हणलं साडे सहाशे रुपये्, आता आज शंभर दोनशे घेतेच, शंभर दोनशे कुठे गेले
मा हताची साल निघा लागली काकी
अंग ना बाई
काय माहित‌.
पण ते लावायचं.
म्हणलं असं त्या दिवशी दिदी साडी ठेवत नाही मी, तर ऑनलाईन बोलवली असतं त्याले
कशाला ठेवलीन की ते दोन् पण ठेव आहो मी तिकडं त्या कोहरीत फोन केलता म
हम्म.
तर ती म्हणते र कॉलेजच्या थीम असतात म्हणते, मग काय फायदा आहे आपला नेऊन.
मी एक साथ झाला एक सारखी लागते महा.
हा एक सारखे गेला की म्हणे गेल्या वर्षी ब्लॅक अ आणि गोल्डन होती म्हणे.
हम्म.
अ ना त्याच्या आंधलचा साली, हे होती म्हणे अशी अ असा डार्क पर्पल कलर कसा आहे
हम्म.
तशी,, अग थुका लागली पोहा म्हणजे मळमळ व्हायला मली, पोहा तेच अन मंग तीथं, आणि ददी तिथं इतके मोठं मोठं दुकान आहे ओ साडेचे.
हम्म.
लय तिकडं लय सस्त्या साड्या आहेता,, ते पाहिता पाहिलय काय ते सख्या बहिणी सख्या जावा.
म्या नाही पाहिला बाई.
ते मोबाईलवर येत ना पाहि ना सख्या बहिणी सख्या जावा म्हणून,, ते दुकानी मला थ जवळच इथनं चार पाच किलोमीटर हे.
हो का.
मोठ्याच्या मोठे साडी स्टुडिओ ईथं, न मंग काय ते कशाला येतील फालतूक, इथून आपला इतका लांब ने आण हे करा
हम्म.
आणि जर असं हे जर असं बाकी काही हरं फिरं म्या म्हणलं तिकडं कुठं घ्यावंवाव पैसे जातात आपले तेवढेच. आन त्या पोरीच जसं घेतलं, तसं घेनाच आपल्याला आता.
हा.
पण आमच्या म्हणजे आमच्या सहाजणीकडं, त्या हेन हे दिलं ना, सूत्रसंचालन दिलं ना हा.
हा.
तर ती टीचर पण बनली तिथलची. ती, ते आम्ही ते जोडल ना की आम्हाला काय काय येते ते?
हम्म.
कि अ हे करायचा उल्हास आहे, ते करायचा उल्हास आहे.
हम्.
तर ते म्हणू लागले की, बाबा मग तुम्ही सूत्रसंचालन करताल काय? इतकं आहे. समजा प्रोग्राम आहे इथं. आम्ही म्हणलं हो, त्या सहा जणीना म्हणलं हो.
हम्म.
तर आ सहाजने, त्यांनी नाव लिहून घेतले. आणि ते बरोबर ते त्याहेला थीम वेगळी, ह्यायेला थीम वेगळी
हम्म हम्.
असं आहे आणि मग काही, पार्टीवेअर ड्रेस घालून येतील.
हो.
काही दुसरं घाडून येतील, काही असं वेगवेगळं.
हो ना.
आपलं काय? आपलं जसं केलं, तसं करावं लागेल.
हम्.
एकदा सरकारी हॉस्टेलमध्ये नंबर लागेच लोक मंग तो पैसे देतात. आणि तिथं कोण? हो ना वस्त तीगृहाचा अर्ज तेच ना, मग भरलान ते. आता भरतो ना, पंधरा तारीख शेवटची आहे. तेरा तारखे, म बाकीचे डॉक्युमेंट दिले. बाकीचे कागद पत्र दिले ना, आता हेच राहिले.
हम्म.
हा. बाकीचं आता ते काय? कॉलेजचं ते प्रमाणपत्र बुआ आहे ते कॉलेज, त्या शाळेत, त्या महाविद्यालयात ते
हम्म.
ते त्याला ऐकता, ते झालं. मंग ते टेंशनच नाही रहात. आओ तिथं कोणीच नाही रहात, त्या वस्तीगृहात दिदी.
तुम्ही किती वाजता, निघू शकता असं तिकडून? दोघीजण चालला, तिकडून किती वाजेस् तोवर येता?
आता आमचं, काम झालं की लगेच. आता एक एखांदा, अर्धा एक अर्धा घंटा लागेला आमाला याईला.
हो का?
काऊन, काय झालं?
भूक लागली होती.
आहो, ते गृहपाल मॅडाम येतो म्हणली ना हॉस्टेलवर?
हम्,
वस्तीगृहात मी आली नाही क झा त्या सरचं म्हणण आलं की, तू जर गेली समजा आता, तर ह्या पोरी नाहीत का?
हम्.
तर ह्या जर अशा, हे करते समजा बुआ आगाव पणा करतीला,
हम्म हम
तर तू काय सध्या जाऊ नको तू जेव्हा येशील वापस आता गणपतीले दुर्गादेव्याले नाही तर ह्या प्रांजली अण ह्या जातील तेव्हा तेव्हा येतेस ना माणसूव.
हो
मग तेव्हा ये म्हण आता तेव्हा घेऊन जा मग मज आता मी असं कस तमा एन जमा केलं लिहिला होता ते मला म्हणले वापस दिला आता लहिलं यक ते आता देऊन सुट्टी काढून घरी जावं लागल.
चालतय तस.
मी आ म्हणलं म्हणजे आता पैशात येतच नाहीता
हा
तर त्या म्हणत सर म्हणत की पाय दमत नहीस, मॅ म्हणलं सांगतो मग बरोबर मी कारण की आता तू जर गेली म्हणत तर अजून पुरी भर आता आणि आता हे फलकवा झालं ना मधातच
घरी रायला असगते पैसे आला असते तकेच
बाई आले असते पण कुठं म्हणलं घरचं सुख नसतं भेटत ना मग मले.
हो म्हणून का तुला मी घरी पाठवलं.
घरचं मग घरी कवा राहा आता उक्षात राहाव तिकड एवढ्या लांब हे करा घरी कवा रहा.
तिकड कुठे राहायचं मग?
तिकडें आता हॉस्टेल म्हणजे वसतिगृह नाही तर पी सी मग, दोन्ही आहेत तिथं त्या महाविद्यालयातच वसतिगृह आहे ना. पण पैसे आहेत तिथं फरक एवढाच आहे.
आई बाबा तिथे थांबणार आहेत का?
हो ना आई बाबा थांबणार आहेत ना एक रात्र एक रात्र एक दिवस.
काही मेळ नको लागू देऊ मी नव्हती आली म्हणून,
नाही नाही तसं काय नाही होत.
नाही बाबा म्हणतील इथं आमच्या दोन्ही पोरी आलत्या एकदा भेटाय म्हणून,
ते सर लयी लागले
काय सांगता येत नाही बाई.
ते गेस्ट हाऊसमध्ये थांबायला होत ना पहिले,
हम्म
त्याच काय नाही ताण घ्यायचं काम पण म्हणलं आपण आपल्या दिलेल्या वेळेत गेलो
मग
आता आज ते लातूरचे भैया आणि ते पोरी लातूरच्या बडनेऱ्याच्या दोन पोरी ते लेकरं अण ते गेले
हम्म हम्म
मणा आता हा लागते माझं असे पैसे विसे पण चांगले आहे समजा महात नाही मस्तहे. मला बाकी तर चालते म्हटल मग,
मी नाही
नाही आता कमी कमी कसं पडतील का काढलंय नी आजाना
हम्म
त्या देतीलच ना आता ते,
बरं
याचं मग, चालतंय मग करा चालो आता लय गाड्यायचा घिडयचा आवाज यायला लागला आता.
हं पण मला तर भूक लागली तशी
हों आता आम्ही कायी बाहेरून काही मी आणतो पार्सल येतानी खायाले
हां हां.
त्या मेसवाल्याचे पैसे व्याल्याचे पैसे एक द्यायचे हजार रुपये.
हों तिकडूनच आणावा इकड हुं चालतेयकड
रोज आणतो बाय खायले हों ठीकयं चालतंय मग ठेवू? हों.